कोणती, काय चालू आहे? भाई दे ना ते, हॅलो! काय चालूय? हा बोल ना बोल ना. काय चाललय म्हणलं? हॅलो! अरे येऊ राहिला का आवाज? हा हाव काय कुठे आहे?
इथ जे कॉलेज
हाव काय कॉलेजलाच आहे कॉलेजला आहे.
हम्म.
हाव काय काय चालू आहे?
काहीच नाही ब तू सांगतो तुला काय चाललय.
काहीच नाही बा आता. जेवण बिवण झालं का?
हो जेवण करून आलो बाराला. बाराला आलो जेऊन
हाव काय. हा हा हा रिपार येत असतो का नसतो मी जेवेल
हम्म काय म्हणला, काय म्हणाला
रिपेअर केतस तू का रे
हॉबी सुटणे गेम थोडी सुटणार आहे आता हम्म आपलं कसं चालू आहेय पबजी मध्ये? हा. कस काय? कस काय? हाव का बोगस काम आहे मग
हाव ना काय करतो ते अपडेट असे याच्यात हेय लागले त्याच्यात कि त्याच्यात खेळात वाटत ना माणसाला डायरेक्ट उतरलं की मेल उतरलं की मेल त्यापेक्ष त्याहून म्हणलं जाऊ दे बाबा. काहीतरी दुसरं पाहिलं मग पिक्चर बिक्चर पाहत असतो आता जास्त जरा, सिरीज वगैरे.
बरय बरय काय आहे ते कॉलेज मध्ये चालू आहे बा बरं चालू आहे आता रूम वरच झोपणं चालूये हम्म
हाव काय इयरला कोणतं आहे म्हणलं?
थर्ड इयर. थर्ड इयर थर्ड हम्म.
ते चालू आहे का?
हाव राहावे चाललय तुकणार आहे
नाय मी
हाव का हम्म चांगलंय चांगलंय. परवीन कुठ जायलय?
परवीन लॅब ला गेला काय?
हो लॅब
हाव ना
हम्म बरंय बरंय. लागला पाहिजे पोरग काही काही तरी आर हाव न ते अँप
काय हॅक वगैरे करतात का काय फोन आपला? आ हॅलो हॅलो हॅलो
त्याच त्याला मिळेल. तुझापण न तुझा पण नव्हतं.
हाव ग थोडसं रेंजमध्ये जाय न
हो
हॅलो
कस चालूय आलो आलो रेंज मध्येच आलो. रेंजमध्येच आलो. हम्म कोण बोलू राहिल ते तुपल्या जवळ?
अरे तुझ्या जवळचा आवाज आहे रे तो, म्या जवळ कोण बोलू राहिल?
ते आहे ईकूण पण येऊ राहिला आवाज.
लय इको होऊ राहिला न रे आवाज त्यांचा त्याला हा हा
हम्म घुमू राहिला तो आवाज. यायले पे रूमवर मित्र आहे.
हाव काय? अर! त्याला हाकल म्हणलं तिथून. हॅलो
हम्म हॅलो अरे तुझा आवाज कट कटू राहियला बार बार तुल हॉटस्पॉट कनेक्ट झाल का पाय बर कोणाचं? रेंज नसन येत तुल त्याच्यामुळ आवाज कटु राहिला बहुतेक.
नाही नाही आता नाही कटत.
हा हा तेच म्हणलं नाही आता कटू नको देऊ आवाज. कारण कस आहे ते थोडस थोडासा प्रॉब्लेम होऊ राहिला न मला त्याच्यामुळे ते आवाज तुझा येत नाहीेय.
बर बर झाले झाले चार, पाच मिनट झाले आता.
हाव अभ्यास वगैरे कसं चालू आहे मग?
अभ्यास बरा चालू आहे बॉ काही झोप काही अभ्यास. हम्म हे सचिन येल आहे रूमवर लई दागडू करू
हाव ना हाव ना मला येऊ राहिला तेचा आवाज, पण जरा जास्तच दागडू करतो तो आ माळ्या
कारला हम्म ते त्याच क्रिकेटच्या चालू आहे गप्पा हाओ
हाव का नाही क्रिकेट म्हणलं की मग तर बस हो सांगायचंच काम नाही रात भरअ गप्पा करू शकतात.
ए कॉलेज ऊन नोटीस आली. ते खरं आहे का?
हाव हा पण गप्पा मात्र रात्रभर रंगल्या पाहिजे भाई.
हू थपट हू ग प्पा टेकत नाही नाहीत.
हाव ना गप्पा समोर कोणी टिकत पण नाही भाऊ.
पोलिसनू ऐकू पण देत नाही ते आहो ऍटिंग ओके चालू आहे बरं. ऍक्टिंग घ्यायला घे ते विराट कोहली ते गेल की चं ऍक्टिंग चालू आहे असं झालं पाहिजे असं झालं पाहिजे.
हू हू हू हू हू हू,
ओ म टेंडर ठरवलं का
काय म्हनला?
जेंडर फिमेल सिलेक्ट केले का म
आवाज नाही येऊ राहयला तुझा काय बोलू राहायला?
आरे ये जेंडर जेंडर फिमेल सिलेक्ट कराले का म्हणलं? तर तुझ फिमेल आहे? जेंडर जेंडर
नाही जेंडर नाही जेंडर मेलच केलं पण ते तसं साईन येतं तस साईन येत ते.
माझ्या हेच्यात फिमेल दिसू राहिला तू.
हा ना मग सगळ्या हेच्यात तस साईन येत ते पण मेलच टाकलेलं आहे मी ही पण.
हाव का?
माझ्या इथे पण
हा रा घरी कधी जायचं?
घरी आता काय सध्या सध्या नाही जाता येत ना घरी, इकड रावीचे कामं कराल लागतील ना.
हा का?
सध्या तर काय जाता नाही येणार ना?
बर नाही. जिमला जात आसतो का नाही म्हणलं? जिमला जिमला जातो का नाही?
जिमला नाही नाही जिम जिम बंद केली ना.
कसं काय रे भाऊ? त्यात काय
कारण ते हे खूप हे होऊ लागलं मला माझे हात, पाय खूप दुखतात ना रे आणि सकाळी उठायचे जीवावर इतकी येत जाई की काय सांगू मी.
बरं बराबरं आहे पहिलीच तब्येत खराब आहे आपली,
हाव ना उलू उलू हात पायाच्या काड्या व्हाय लागल्या आणि तेच्यात जिमला जाऊन आणखी किती बाबा कायच कराव.
तुमच्या समोर
एक त वजन नाही वाढलं माझं, मी इतके दिवस गेलो इतके दिवस मी हे इत की हार्ड मेहनत घेतली पण माझं वजन नाही वाढलं, तर काय फायदा नाही ना त्या गोष्टीचा.
हो नाही ते खरं आहे पुन्हा ते डाएट पाळण होत नाही बाहेर.
हा.
एवढी डाएट आण ते
डाएट अ पाळणं होते बघ पवन कसा असतो विषय डाएट अ पाळण होते फक्त माणसाच्या खिशात पैसा पाहिजे बाकी बरोबर आहे का? जर खिशात पैसा असला तर काही करू शकतो माणूस डाए पाळतं आणि जिमही करत पण आपल्या खिशात ना दीड ना दमडी काय करणारय?
आणि आत बराबर आहे.
हो काही काही स्वप्न मांग सोडाव लागतात. पैशामुळ काय काय स्वप्न मांग सोडा लागतात आपल्याला काय हम्म. नाही तर माझी इच्छा होती मस् त बॉडी बनू मग असं करू तसं करू पण शेवटी पैशान तर दगा दिलाच पण एक त आणखी एक विषय असतो तो म्हणजे आळस बरोबर आहे का?
प हो ते खरंय बर. हाव बराबर बराबर.
हा आपल्याला काहीच नाही कराव वाटतं. असा विषय आहे तेवा मग आता काय हम्म आता एवढी गोष् ते ही प्रामाणिकपणे करू राहिलो पण मग आता याच्यात जर काही भेटायला पाहिजे.
भेटायलाच पाहिजे. मुनाफा भेटायलाच पाहिजे त्यात तवा पुर
हाव ना होव ना नाही म्हणजे आता याचा इन्स्टंट नसतो याची एक प्रोसेस आहे ते ग्रुपमध्ये ऍड होऊन हे ॲप डाउनलोड करून ते सर्व त्यांच्या कडून इन्स्ट्रक्शन घेऊन हे सर्व
मायला
अं.
मला वाटलं इंनस्टंटच हाय
नाही नाही इन्स्टंट नाही आहे ना, अशे किती सारे कॉल तुम्हाला मी त्याच दिवशी सांगितलं होत ना, तीस कॉल करावे लागतात एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट करावे लागतात असा विषय आहे तो त्याच्यानंतर तुम्हाला मुहावजा भेटेल पण पहिल तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड व्हावं लागेल आता मी तुम्हाला नंबर देईन
आपला कॉल कम्प्लीट झाला की मी तुम्हाला एक नंबर देऊन टाकेल. तर त्यांना मेसेज करून तुम्ही ग्रुपमध्ये अॅड व्हायच आणि तु फॉर्म भरला क मग ते तुम्हाला सर्व प्रोसेस समजावून सांगतील आणि समोरच्या गोष्टी होऊन जातील.
काय सांगत, बरं आहे बरं आहे. बरं आहे बरं आहे म्हणलं.
होव कारण आता हा टास्क जो मला भेटलेला आहे कॉल्सचा तेवढा आता कमप्लीट करन आहे. लवकरात लवकर, हा टास्क म्हणलं लवकरात लवकर कमप्लीट. करनं आहे आता असेच प्रत्येक मुलांचं मला वाटतं त्यांच्या ह्याच्यात डाउनलोड करून त्यांना सांगाव सगळी माहिती आणि असे चालू द्याव बरोबर आहे का?
हो बरोबर आहे, होव झाले दहा मिनट वाट
होव ना थांब ना आणखी एक दोन एक मिनिट थांब ना.
काही विषय नाही बरोबर चालतय मग. हा हा हा ठेवतो मग. .